हव लागला तुम्हाला विचारे नाही. शेवटचा मग मी तुम्हाला लावत नाही तुम्ही फराळाचा कर्जा मी चेनेकर नाही लावतो.
हा हा लावला की, हा बोला ना.
लावला कि मी तुला लावतो मग थोडा वेळा थांब दोन मिनटं. हा हा लावतो पण झोपु नको हा. राणी लावली मी राणी ताईला लावला तिले अ हा हा झाले मग माझे ते याचे पण झालेत कॉल हाव मी लावतो मग तुले थांब.
चेनेकर नाहीयचा फोन होता ना ग चेनीकर नाइचा.
हो काय ये दीपी दीपा ताई काय?
नाही चनेघर नाही ते ब्लाउज शिवते ते.
हा.
हा त्याही दिवसा वावरत जाते.
हो हो जातात काय हा. ब्लाऊजा इथे शिवता चांग
हो.
पण देत नाहीत बी लवकर.
ते बद्धपुरातच राहिणात ब्लाऊज त्याच्यावळ
हम्म फिनिशिंग किती मस्त आहे पण.
आ?
ब्लाऊजची फिनिशिंग किती मस्त आहे.
कोण?
फिनिशिंग म्हटलं ब्लाऊजची
हा.
ब्लाऊज मस्त बसतात म्हटलं त्या आईच्या हातचे.
हो ना?
म्हणजे ब्लाऊज परफेक्ट बसतात त्या आईचे हातचे अंगावर.
आणि चांगले बसतात.
हा चा
निकिताचं निकितानं आता माझ्या घरची साडी घेतली ती लग्नाला तिने माझ्या इछी.
हा, हा, हा.
लग्नाची.
हा, हा.
तर मग तिला खूप आवडली ती साडी.
हाव काय?
पिस्ता खालवत जी तिनं तिथंच शिवायला टाकलं, तर मस्त शिवलं त्या वहिनीनं.
नाही खासच शिवतात त्या आई. पण ते आईचं कसं आहे वो लेकरेचे डबे करणं ते आईले घरच्या वरात जात ते बाहेरचे जाते लोकयच्या हा सा
तेच तर.
हम्म.
हम्म.
हो. वेग वेगळे आहेत ना ते सगळे.
हा. सेपरेट, सेपरेट हायंत ना.
मग
हम्म. ती एक आई तर तिकडे गेली राहिले मंगला आई.
हाव काय?
हम्म.
तिला घेताना माहीत पडायचं.
हा. हम्म. झालं.
पहिले मस्त होतं बाई ते एकत्र होत ते एवढा मोठा स्वयंपाक हे ते.
एकत्र आता एवढा दिवस टिकतही नाही कोणाचं. तेच ना, एकत्र म्हटलं कोणाच टिकतही नाही एवढे दिवस.
हाव ना.
एक तासीशी भजन ठेवेलच असते मंदिरात. मस्त भजन करतात‌ बारा वाजे लोक
हॅलो, हॅलो. आवाज येऊन राहिला?
हॅलो.
आवाज येऊन राहिला का म्हटलं?
हा येतंय येतंय गज म्हटलं असतेच एकादसले.
हाव ना?
त्यांनी माझं.
हो ना. फेसन ह्या हा. वा
आणखी
का नी बा
हॅलो
हा बोला ना.
कसला म्हटलं.
आवाज येऊन राहिला? हॅलो काही नाही नाही होई शूटला
हॅलो
हा आवाज येऊन राहिला म्हटलं तुम्हाले?
हा हे. बाज आवाज वाढवला की न
अहं ह
खाली गेलं का म्हण
हा ना
बराल करतात ते हम्म
जाऊ दे दोन तीन मिनिटं बोला अजून आणि ठीक आहे ठेवतो मग म. हॅलो
हा बोला ना.
दोन तीन मिनिटं बोला म्हटलं मग ठेवून देतो म्ही.
हा हा.
मग तुम्ही फराळाचं करा.
आता पुढचं काय येतंय अन काय नई.
हा मग नाही नाही रिफ्रेश कर जा पूर्ण टास्क झाल्यावर.
हो हो.
हा रिफ्रेश केल्यावर येते मग ते.
हा ना.
हा.
हम्म हम्म.
तस नी येत. काय झालं?
हा ती पोरगी मस्त दिसली का.
हा
अ किती वर्षाच झाला आता?
कोणाची
आ सुझी वर्तळ अशी
बपा ते लय झाली साडेचारची.
हाव गे
हम्म
शाळेत जात का
होव पहिल्या वर्गात टाकलं तिच नाव आता या वर्षी.
आ ना तेचे गावान कॉलमेळ
हा तिच्या गावात कॉलमेट आहे.
कॉलमेंट आहे म्हटलं त्याच्या गावात.
हाव हाव हा.
प्रणव इथंच होता कामा नी मग
हा यही वर्षी आहेत ना आता.
हा.
हा.
तोहान छोलाहान कोपीन
तर त्याच्या गावातच तच आहे गावात हम्म ते प्रणव हे गेलाय ना सायन्स घेण्यान नव्ह प्रणव न सायन्स सायन्स घेतला सायन्स.
हो बाई
हम्म
म्हणजे कुठं असेल का ग.
तो ते याले असतात ना हेअर खेडलिंग
कुठे?
हिवाल कडे हिवाल.
हो कायं?
अन तेच
म्हणजे काय करू राहिले?
सायन्स सायन्स गेल सायन्स.
हा हा ह गवी किती होती टक्क्यांहून गेले.
दहावीत काय अठ्ठाव
किती?
अडुसष्ट के अठ्ठाव ते वई.
होव काय?
हम्म
हो ना.
हा लक्ष द्याला लागत थोडस अभ्यासावर.
हा हा होइथ व्हायलय
तेच ना. आता येतील ते इथं अजून आले नाही.
हा.
हम्म आता बारा आता शिक्षण अजून लागलं नाही ना.
हा?
आता येतील म्हटलं ते करतात ना आमच्या शाळा. आमच्या घरूनच करतात म्हटलं कॉलेज प्रणव.
वं हा
हॅलो. हॅलो.
हा बोलान बोलान.
येऊ राहिला का आवाज? ठेव रेंज कुठून रेंज. आवाज येत बरोबर.
झोपला आता इशू.
हा?
झोपला.
हॅलो
होच
हॅलो.
हॅलो, येऊन राहिला का आवाज? हॅलो.
हॅलो.
आवाज येऊन गेलेला?
हॅलो.
हा.
हा म्हटलं इशू झोपला काय?
आपला इशू आता होय रे रे रेंजमुळे आवाज नाही येत, रेंजला रेंजच्यानं.
हॅलो हॅलो.
हा. रेंज आहे ना आवाज नाही येत ना रेंज मुळे.
हा रेनच्या नावानं. हम्म हम्म.
ब
बेकरी युसर्स खातात म्हण जेवरी.
हाव काय.
हा म्हणजे मग स्वयंपाक फिरतच कानो
आमच्या घरी सगळेच फावडा अ एकादशी असते.
आता पुढची मोठीच पडतेय आषाढी. हो, आता आषाढी नव्ह.
हा आषाढी करते.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
दोन मिन
आं.
म्हटलं आमच्याकडे सगळे ली
हाव का.
हम्म. ह ठेवा बाई मग करा तुम्ही फराळाच आता. राणी हा ठेवा मग झाले झाले हा. मी शनी करूनं हाय आलवतो आता.
हा, काय?